हॅलो, हॅलो. हॅलो हा येतोय का सर आवाज.
येतो का.
हो येतो येतो.
हॅलो.
हॅलो येतोय ना आवाज.
आजताचा टॉपिक का पणं हॅलो.
हा बोला ट्रॅव्हलचा टॉपिक घ्यायचा का?
ठीक आहे ना.
हॅलो.
हां.
येतोय ना अवाज.
आं
बरं ट्रॅव्हलचा टॉपिक या. हा म्हटलं.
हम् घ्या ना.
हा आता एक. इथून जळगाववरून एक ट्रीप जाते
कोणती.
म्हणजे एक आमच्या नगरसेवकांनी. ती अरेंज केलेली. अयोध्यासाठी अयोध्यासाठी
हो हो हो ते बरेचसे म्हणजे शहरातून केलेली आहे.
बरोबर
तर औरंगाबाद वून सुद्धा केलेली आहे.
हा तस आता मागे आहे आपल्या इथे धरंगावरून जे आपले पाणीपुरवठा मंत्री आहेत त्यांनी आळंदीसाठी, पंढरपूरसाठी हा.
मंत्री तुमची मला माहिती आहे सगळं ते आणि मला याबद्दल खूप सारी माहिती आहे कारण मी अ एका विशिष्ट पक्ष्याची किंवा आय टी सी एल ची इतर खूप सारे कामं करतो त्याच्यामुळे मला सगळं माहितीय आहे.
हा मग आता काही त्यांनी मागे आता काही पंढरपूर वगैरे चे काढली. त्यामध्ये भरपूर.
ते सुरू राहणार आहे ते आताच याच्यानंतर सगळं सुरूच राहणार आहे ते.
ला पूर आला तिथे.
हा
प आता म्हणजे आता व्यवस्थित झालं ते पाण्याची लेवल वगैरे कमी झालं तिथे. पाऊसही कमी झाला थोडा. आता तरी ती पूर्ण अजून एक महिना चालणार आहे ती वारी.
हम कसं असतं माहितीये का आता जेव्हा तुम्ही फिरायला जाताना तर वयाच्यानुसार आणि तुमच्या याच्यानुसार.
बर
हम्म.
आता तसं म्हटलं तर एस. सर्व आमचे म्हणजे मोठे मोठे जेवढे लोक आहे काकू झाले मोठ्या त्यानंतर एक आजी आहे एक आत्या आहे. हे सर्व म्हणजे पन्नासे पार केलेले आहे. आणि काही त्यांचा वारकरी जे भजन कीर्तन वगैरे जे मंडळ आहे. त्यांच्यात त्यांचा खूप इंटरेस्ट आहे.
तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मग त्यांना कोणाला काही इंटरेस्ट असतो ना! तर ते त्यांच्या हिशोबाने करतात. पण वास्तविकता म्हणजे फक्त धार्मिक स्थळच नेतात ते?
हा धार्मिक स्थळच. आता त्याच्या अगोदर आमची एक झालेली होती ट्रिप त्याच्या अगोदर आम्ही अयोध्येला गेलो होते.
हा
अयोध्याचं राम मंदिर झालं त्यानंतर काशी विश्वनाथ.
ह!
त्यानंतर काशीचे मंदिर फिरवले. आणि जसं अयोध्या बघण्यासारखं खूप छान. त्या अयोध्याच्या मंदिरात जसं जे राम मंदिरात जेवढं एकदम छान कोरीव काम केलेलं आहे.
हम
हे सर्व हातानी कारागिरी हाताची कारागिरी.
हम.
सर्व पायऱ्यांपासून दरवाजे वगैरे सर्व
हम
बघण्यासारखं खूप छान आहे तिथे.
हम्म.
आणि त्यानंतर तिथे काही एक बजरंगबलीच मंदिर आहे.
हम्म.
ते फिरले.
अ राहणे वगैरेची उत्तम सोय असते. त्याच्या व्यतिरिक्त काही म्हणजे तेवढे दोन ठिकाण झाले का राम मंदिर झालं होत? अयोध्याचं आणि त्यानंतर एक काशी विश्वनाथ बाकी मग, तिथे जे छोटे, छोटे मंदिर आहेत. आणि तेवढ्या परिसरामध्ये, अयोध्यामधले जेवढे आहे तेवढे फिरले नंतर काशीमध्ये जेवढे, तेवढे तस तर फिक्स फिक्स फिक्स दोन मंदिर होते.
हा.
हा, बाकी मग त्यांनी कसं चार, पाच दिवस आधी ट्रिप होती. चार, पाच दिवसाची ट्रिप असल्यामुळे त्यांनी जे तिथे आजूबाजूला जेवढे मंदिर सर्व फिरवलेलं.
हा.
हा, आणि तिथे कसं, जेवण वगैरे ही एकदम सोयीस्कर होतं म्हणजे कमी किमतीत. बाहेरही अवलेबल होत आणि त्यानंतर ज्यांनी ट्रिप घेऊन गेले होते त्यांनी जेवण अवे
अजून
ते जिथे स्टे केला, तिथे डायरेक्ट सर्व लोक नियोजन तीनशे तेे चारशे पाच शे लोकं होते काही. आणि त्यानंतर आता पुढची ट्रिप असं ऐकलेलं मी की बालाजीला जाणार आहे.
हम्म.
असं तुम्ही काही बघितलेलं आहे बालाजी वगैरे हे
बालाजीला मी तीन वेळेस गेलेलो आहे.
मग तिथे काही राहणे वगैरे ची काय आहे बॉस. लाईन वगैरे काही, म्हणजे जेवण वगैरे व्यवस्थित आहे. किंवा काही माग वगैरे आहे असं.
नाय जेवण महागय तर प्रश्नच नाहीये. पण, मला असं वाटतं का म्हणजे कसं असत अ आपलं काय म्हणत त्याला आता ज्याचं त्याच ते हे आहे मला, मला साऊथ इंडियन जेवण आवड आवडतं. जरूर या तुम्हाला आवडते.
बरोबर हां, ज्याच्या, त्याच्या आवडीवर आहे.
हं.
पण, तसं म्हटलं की कधी नव्ह जर ते वेगळं काही खायला मिळालं तर तेही छान वाटत. त्यानंतर आता हे जे आम्ही काशी, काशी वगैरा केलेत. ते तिथे म्हणजे ते छोले भटुरे वगैरा.
हां तुम्हाला धार्मिक स्थळच दाखवतात ना ते, तुमच्या मनाने नाही हे करत का? मग तुम्ही जर म्हटलं तसं.
बाकी मग, ते तेथ ते थांबवलेलं आहे ना तिथून मग बा ते आपल्या मर्जीने जाऊ शकता, आपण आपलं भाडं खर्च करून.
हा हा हा.
हम् शक्यतो धार्मिक स्थळ जे त्यांनी त्यांनी जे सांगितलेले दोन ते तीन तेवढे फिरवतात. ते म्हणजे ते घेऊन जात आ सोडून देता
हा.
त्यांचं पूर्ण जिम्मेदार असतं. बाकी मग, त्या व्यतिरिक्त फिरायचं ते आपल्याला नाही काहीच नाही
तुमच्या कुण एक रुपया नाही घेत का अरे वा!
सर्व त्यांच्याकड.
मला आहे तसं म्हणजे. हा हा, चलाल मग, तेवढा तुमच कमी कमी खर्चामध्ये तुमचं देवदर्शन होऊन जात.
हा, म्हणजे पैसे नावाची वस्तू मिळते बाकी मग,
ते त्यांचं ते हेच आहे.
म्हणजे आमदार निधीमधून हे दरवर्षी आता त्यांनी सांगितलेलं आहे की दरवर्षी वेग वेगळी ट्रिप काढायची डायरेक् एक ट्रेन बुक करून ठेवता तेवढी. आठ दिवसासाठी. म्हणजे ती जिथे स्टेशनला थांबलेली ती तिथेच थांबते. सर्व लोक फिरून वगैरे आले. तिच्यात बसून बाकी पुढचा प्रवास जिथे करायचा तिथपर्यंत जाते वापस तिथे स्टे करते. अशा प्रकारे नियोजन असत ते.
तर मग मला एक म्हणजे तुम्ही त्यातून खूप झाला.
काय म्हटले?
जसं तुम्ही आतापर्यंत फक्त अशाच टूर केल्या का म्हणजे देवदर्शनाच्या त्या म्हणजे त्या ज्या तुम्हाला त्यांनी अ म्हणजे त्यांच्या अ
नाही त्या व्यतिरिक्त आम्ही वेगळेही फिरलेले आहे जस की कोल्हापूर साईड झाली ये गोवा साईड झालेली आहे रत्नागिरी फिरलेले हे.
हा
हा बाकी एवढ्या साईड आहे आम्ही आमच्या म्हणजे प्रर्सनल फिरलेलो.
हा
त्यानंतर हे बाकी मग महाराष्ट्राचे जेवढे म मुख्य मुख्य स्थळ आहे तेवढे फिरलेलो.
अच्छा
बाकी मग अजून महाराष्ट्राच्या बाहेर सध्या थोडं कमीच गेलेलो आहे.
हा
बाकी महाराष्ट्रामध्ये लगभग नव्वद टक्के सर्व फिरून झालेलं आहे.
हम
आता मागची ट्रिप आमची रत्नागिरी वगैरे कोकण साईड फिरायला गेल होते.
हा
जेथेही खूप म्हणजे एन्जॉय झाला जबरदस्त.
हम
तिथे राहणे राहायचं खायचं सह झोपायसाठी एकदम व्यवस्थित.
हम हम हा तुमच्या एकंदरीत जेऊन म्हणजे तुम्हाला देव म्हणजे समजा देवदर्शनाचे कीच्या संबंधी आवड आहे पण इतर ठिकाणांची सुद्धा जास्त आवड आहे हम्म हम्म हम्.
बघण हे गरजेचं आहे आणि बाहेर दुसरंही ठिकाण बघणं गरजेचं आहे. त्या हिशोबाने म आता पुढची ट्रीप आता एक गोवाला जाणार आहे. गोव्याची ट्रिप आम्ही फिक्स करनार आहोत.
तिथेही नियोजन आमच स्वतःच्या गाडी वगैरेनी जाणार आहे अस. म्हणजे रस्त्यात कुठे काही छोटा मोठा
तुम्हाला जे हे करतात तर तुम्ही त्यांचे वोटर आहेत का? तुमच्याकडे काही मतदान वगैरे होणार आहे.
अ नाही आता नाही आता झालं सर. आता झाले नगरसेवकचे झाले इलेक्शन.
हम्म
आता नाही आता डायरेक्ट क. पुढच्या त्या आमदारचे येते.
अच्छा अच्छा.
हम्म मग ते कसं आमदाराचे इलेक्शन यायच्या अगोदर एक ट्रीप.
हो मी काय म्हणतो आता आपला वेळ संपली, मी डिस्कनेक्ट करतो मी तुम्हाला करू का मगं.
हो चालेल.
ठीक आहे.